खूप दिवसांनी माझी आठवण काढली कशी काय आठवण आली माझी अच्छा म्हणजे सकाळची काम म आवरून सर्व महिला फ्री आहे आणि आता विचार केले की चला महिला महिलांनी बोलायचं बोला! कशी काय आठवण काढली आज कसं काय काय बोलायचंय बोला
अ आता जरा म्हणजे म्हटलं थोडस पौष्टिकतेबद्दल बोलायचं होत मी थोडं वाचत होते वर्तमानपत्रात असं पण
बापा म्हणजे महिला वर्तमानपत्र वाचताय ते बोलायला काय हरकत नाहीे
हो हो
चला वर्तमान पत्रामध्ये हा हो बोला बोला योगाविषयी आता भरडधान्य बोला भरड धानण्याविषयी काय काय वाचलं काय बोलायचं आपण
धान्याची ज्वारी, बाजरी नाचणी नाचणीला कोण कोण हे पण म्हणत रागी बोलतात. हा वरई, राळ
हो हो त्याच्यानंतर राजगिरा राजगिरा सगळ्यात राजगिरा रागी म्हणजे आपली नाचणी सग ळ्यात पौष्टिक असलेलं कडधान्य आत्ताच्या वेळेला मानलं जातं. बरोबर उपासाच्या दिवशी राज गीरा हा खूप मोठ्या प्रमाणात खाल्ला जातोय. आपल्या जर वजन कमी करायचं असेल तर आपली नाचणी म्हणजे ती लाच त्याला रागी नावाने फेमस केलं गेलंय.
हम
ती वेट लॉस ला आपल्या वजन कमी करण्यामध्ये किंवा आपल्या बॉडीच्या ह्याच्यासाठी फॅट सा किंवा पी सी ओ डी, पी सी ओ एस साठी खूप मोठ्या प्रमाणात खाल्ली जातीये.
बरोबर डायबिटीस साठी पण नाचणीचा उपयोग
डायबेटीजसाठी सुुद्धा नाचणी
आणि विशेष म्हणजे जरा थोडे वयस्कर लोक झाले ना त्यांना थोड चावायला अन्न त्रास होतो. शिवाय छोट्या मुलांना त्यांना ना मग ना नाचनीच सत्व दिलं जात ना
आज बनवलेली
हा नाचणीच सत्व तुम्हाला माहितीय घरी पण बनवतात मी बनवायची माझ्या मुलांसाठी.
अरे वा! मग ती कशी बनवली जात
अ मी काय करायची नाचणी स्वछ धुऊन घ्याची मग त्याला चांगलं पूर्ण तेरा ते चौदा तास भिजायला लागतात, नाचणी थोडीशी जाड म्हणजे घट्ट
नाचणी धुवून मग त्याला ते मोड याय चे बरोबर मी बघितलेलं कोणाचं तरी नॉर्मली भिजत ठेवतात. आज काल महिला आणि त्याची मोडची भाजी सुद्धा करून खातात कारण ती जास्त पौष्टिक आहे.
हा! मग ते भिजत घातले ना मोड आणायचे बरोबर बोललात तुम्ही कपड्यामध्ये बांधून.
मोड येतात ना! हो हो हो नाही सुखवायचे
हॅलो! हॅलो!
येतोय तुमचा बोला ताई
हा मला येत नव्हता म्हटलं ते सुकवायचे पंख्या खाली चांगले, आणि मग थोडे कढईत भाजून ये ना त्याच्यातलं जे पाणी आर्द्रत्र असते ना! ती काढायची आणि मग ते, पीठ करायचं त्याचं थंड झाल्यावर
बर!
आणि म आपण ते प रो म्हणजे टिकत चांगलं दोन तीन महिने मग आपण मुलांना हव तसं पेज करून देऊ शकतो गुळ टाकुन तुप टाकून किंवा कुणाला गोड नसेल द्यायची तर थोडसं मीठ टाकुन हलकसं देऊ शकता मुलाना शिवाय वयस्कर लोकांना पण ज्यांना चावायला अन चावायला त्रास होतो, त्यांच्यासाठी पण चांगलं हे
हो मी आजकाल भरपूर लोकांच्या पाहिलेलं आहे की, नाचणी ते ह्याच्यामध्ये भिजत घालतात अ ह आजकाल अं मी आवाज दिला... हम् माहितये तुम्हाला? ती परडी असते ती ज्याच्यामध्ये आपण हे करतो वाटण वाटण- त्याच्यामध्ये नाचणी भिजत घाल अनेक मोग येऊन येतात आणि त्या मोग आलेल्या गोष्टीच काय बनवता येतात, असं आम्ही रील्स मध्ये... मी बघता बघता
अच्छा नाही हे मी केलेलं आहे आणि ते खरं त्याच्या नाही आयन आणि कॅल्शियम पण वाढतं
हो... गरोदर वगैरे महिलांना पॅज देत आहेत त्याची लहान मुलांना पॅज करून देत आहेत त्याची. म्हणजे मी पाहिलेले आहे... की नाचणी ही खरंच खूप पौष्टिक घटक आहे-
बरोबर अ त्याच्यानंतर मग भरड धान्यामध्ये बाजरी येते बघा- तर बाजरी पण सेम बाजरीच पण जर पीठ भाजून ग डिलिव्हरी झालेली बाई असते ना बापणानंतर बाईला आपण पौष्टिक द्यायचं असतं दुधासाठी तर त्यावेळी काय करतात खूप साऱ्या आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर आहे पद्धत की.... पीठ भजतात- तूप टाकतात आणि ती बाळंतीण बाईला प्यायला देतात त्याच्यामुळे दुध येतं त्या बाळंतीण मग तिला दुध भरपूर येतं, अशक्तपणा पाण्यात नाही तिला
हो हो हो असं होतय भरपुर अ भरपुर महिलांच पाहिलं- हे ज्वारी, बाजरी, नाचणी हे गरोदर महिलांना त्याच पीठ वगैरे ते असं करून, काही ना काही करून खायला दिलं जातं, जेणे करून तिला दुध चांगलं यावं, त्याचे मुलं धष्टपुष्ट धष्टपुष्ट व्हावे आणि त्यांना लूज मोशन किंवा पोट वगैरे खराब होऊ नये म्हणून हलकं हलकं जेवण तिच्या पोटासाठी दिलं जातं
बरोबर हा मग हे एक औषध म्हणजे औषधीच आहे तसं बाजरीच शिवाय वयस्कर लोकांना
नाही गुणकारी बोलायला काय हरकत नाही ये हॅलो हो हो
आणि तसेच मग आता भरड धान्याचा बघा खूप म्हणजे हल्ली आहे कि लोकांना पाहते कारण ते तंतुमय ना तर मैद सारखं त्याच्यात नाहीये तर ते लोकांना अ म्हणजे तर खायचं असतं खूप लोकांना आपल्या आरोग्याच्या दृष्टीने तर मग त्यांच्यात जुन्या काळी आता आता हल्ली मी नाही पाहिलं पण पूर्वीच्या काळी बाजरीची बिबड्या बनवायचे त्याला बोलायची बिबड्या मग ते बाजरीच थोडस भरड असाय ची त्याच्यात लसणाचं पात असते ना पानं ती त्याच्यात टाकायचे आणि ते म्हणजे उन्हाळी पदार्थ होता ण आणि तो जेवताना मग वर्षभर टिकतो, खाण्या चांगलं असत ते, परत नाचणीचे पापड बनवतात.
नाचणीचे पापड तर एवढे भारी लागतात ना! ते, खूप खूप छान पद्धतीने ना चणीचे तांदळाचे पापड लोक उर्धच्या पापडापेक्षा आजकाल नाचणीचे पापड लोकं खा जडे तिकडे नाचण्याचे पापड बघते की बापरे! पापड आलेले आहेत, बाजारात लोक पापड घेऊन जात आहेत. आणि तलतायत खातायत काही लोक तर नुसती पण खाता येत. का लोक त्याची भाजी करून खातयत,
अच्छा! भाजी पण बनवतात का?
काहीक लोक असे भिजवतात पाण्यामध्ये वजट होवतात हां हां हां कारण कसं आहे. ते तर नाचणे भेटत नाहीये, लवकर अशी त्यांना काही महिलांना ते करायला त्रास होतो, मग ते भिजत ठेवतात आता माहिती आहे तुम्हाला शेवग्याची भाजी बनवतात. मला पण नव्हतं माहिती शेवग्याची भाजी तसंच नाचणीचं असं छोटं छोटं करून त्याची पटकन हे करून नाचणी त्यांना पौष्टिकतेने, खायला भेटते ना महिलांना.
बरोबर!
आता निसात कोण बसणार नाचणी म्हणजे, खूप छोटी गोष्ट त्यामध्ये एवढे खडं निवडायला मु नाही तो त्रास त्याच्यामुळे असं पण जुगाड चालू आहे.
बरोबर! तसेच तुम्ही सांगितलं ना तसेच मला ज्वारी, ठेवलं ज्वारीच्या कुरडया म्हणजे त्याला कुरडई सारखं असत. त्याला खारवड आपण बोलतात.
आम्ही खारोडी बोलतो त्यांना आम्ही खारोडी बोलतो त्याला पण आजकाल लोक बाकीच्या ह्याच्यानुसार लोक काही लोक कुरडही बोलतात काही ारोडे बोलतात को चक्रीसारखं असं बोलतात
बरोबर तर ना त्याच पण वर्षभर टिकत आणि त्याची पण भाजी बनवता येत
हो हो हो मी ती भाजी खाल्लेली नाही पण मी ऐकलं आहे खूप जास्त की त्याची भाज
अच् खूपच छान लागते हा खारवड्याची भाजी खूप छान लागते
हो हो हो म्हणजे त मी बनवली नाही आहे पण मी ऐकलंय की भारी लागते त्याची भाजी
अच्छा
ह एकदा तर मी नक्की ट्राय करेन त्याची भाजी
हा ज् आरीचं घ्यायचं म्हणजे पौष्टिकता त्याच्यात तंतुमय पदार्थ आहेत ना त्याच्यामुळेळे
नाही आम्ही आम्ही सग जा करून तांदळाचीच गोष्टी खातो ना तांदळाची भाकरी तांद तांदळाचे पापड वाडत आमच्याकडे तेच चालतं मग आम्ही तेच क आणि त्याची कधी खाल्ली पण नाही कोणाला व्यवस्थित बनवता आली पण नाही ते वा जीवनामध्ये आ च नाही आमच्या त्याच्यामुळे
बरोबर हा हा हा
ह
अच्छा आणि राळ पण आहे ना भरडधान्यामध्ये त्याच्या आमच्या डे लग्नामध्ये पुूऱ्या करतात राळ म्हणजे ना रा याच्यासारखं दिसत वरईसारखं धान्य आहे ते भरड येत राळ त्याला नावच त्याच राळ आहे आणि त्याच्या आमच्याकडे लग्नामध्ये पुऱ्या बनवल्या जातात तर इतर वेळेस मी कधी त्याचा उपयोगच नाही बघितला फक्त लग्नाच्या म्हणजे लग्न सराईमध्ये त्याच्या पुऱ्या बनवतात खूप साऱ्या आणि नवरी मुली सोबत ते देतात सासरी जाताना अगदी पार्टी भरून व
ओके पाट पाटकर्णी बोलतात त्यांना पाठी काहीतरी द्यायचं जास्त माहेरची भेटवस्तू म्हणून तुमच्या त्या पुऱ्या दिल्या जातात
त्या म्हणज बवा पद्धत पण थोडीशी अवघड आहे आणि ते एकत्र बायका मिळून ते करतात पूर्ण ते त्याच सारण बनवतात असं गुळ टाकून आपण पुरणपोळीला कस
अच्छा अच्छा आलं मजा थँक यू मी तुम्हाला तुमच्याशी नंतर बोलू कारण ना मला ना एक काम आलंय अर्जंटमध्ये चालेल ओके ओके थँक्यू हां हां धन्यवाद